हो.
हा. माझा आवाज येतोय.
हा, हा. येतो येतोय.
हा. आपण ना तुमच्याच डि हो टेक्निकल इशु मधे मधे येतो ना. त्यामुळे वि - - चारलं आवाज येतोय का तुम्हाला?
हा, हा,
आपण ना तुम्ही मगाशी जो म्हणजे तुमच्या बिझनेस विषयी जे बोलत होतात ना, त्याच्यावरतीच बोलूया. मला आवडेल मजे जाणून घ्यायला आवडेल कि तुम्ही नेमकं आणखीन काय काय बनवताय? कशा पद्धतीनं बनवताय? वगैरे वगैरे
जाणून घ्यायला म्हणजे बनवायला म्हणजे भरपूर ते बनवत बिने हे अस- - आता राखीचा सीझन हेना राख्या पण बनवतो आम्ही उलनच्या. असं लग्न समारंभात ते बुपे पे देतो तयार करून असं कोणाला पाहिजे असतं तर, असं वाढदिवसाला लागतात ना? मग ते असं ओलंंचेच बुपे तयार करून देतो. फ्लावर तयार करून
अच्छा हा म्हणजे ते अ यूज अँड थ्रो वाले नाही म्हणजे हे वॉश
हा वॉश करून पण लावू शकतो आता मी बरेच जणांना म्हणजे इथ जेव्हा इथं राहायला आले आता राहते तिथं तर ते त्यांना मी दहा दहा दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वी दिलेले तोरण रुमाल तर अजून ते युज करतयत. त्यांच्या घरी गेलं तर ते असतेच हा ते असं हे नाही होते बरेच वर्ष टिकतय माझ्याकडे स्वतः मी विणलेलं कितीतरी पंचवीस तीस तीस वर्षांपूर्वीच आहे म्हणजे असं काना कानाची पट्टी स्वेटर छोट्या मुलांचे श्वेटर लहान बाळांचे आता बारशाल बिरशाला लागतात ना
हम् हम्
इश ते पण करते आणि शिवणकाम तर म्हणजे पूर्ण कपडे शिवते म्हणजे लेडीजची सगळी लहान मला मुलांचे ड्रेस हा ड्रेस सगळे शिवते पण मी माझ घरातलं व्याप सांभाळून जेवढ होईल त अर्जंट नाय होत मला जस जसं होईल तसं मी देते करून अ पार गोध गोधडीपर्यंत अर्जंट म्हणजे जास्तच हा म्हणजे माझ्या वेळेनुसार मला जेव जमल तेवढ मी करते म त्यांना वे थांबायचं वेळ असेल तस खूपच म्हणजे अर्जंट असल कि आता बाबा गरजेचच ये तर देते तस पण ते जास्त नाही रोज रोज अर्ज ह्याज करा त्याच करा अस नाही हा हा घरय म्हणजे काय अ तेच सगळं बघुनच कराव लागतं मुलांच्या शाळा बिळा म्हणजे शाळा तर मुलं झाली मोठी म्हणा पण तरी पण आता ते बाकीच घरात अस
पण हे शिकवल कोणी तुम्हाला मला म्हणजे म्हणजे मी आता हे स्वता स्वतःच शिकतीये इंटरेस्ट आला म्हणून पण तरी तुम्हाला अस
फक्त आ हा मी फक्त अ म्हणजे शिवण कामच ड्रेसच शिकले हो ते ब्लाउजच एक पंधरा दिवसाचा कोर्स लावला होता गावी असताना म्हणजे ते ते एवढी आवड नव्हती मला पण जरा थोडस काळानुरूप ते मला करावं लागलं थोडं थोडं नंतर मग ते मी मुलींचे ड्रेस शिवाय लागले मग ते मग नंतर बाहेरचे घ्यायला लागले मग असं अगोदर मी घरगुतीच माझ्या स्वतः साठी करत होते मग हळूहळू मग ते तोरण रुमाल मी असंच स्टार्टिंगला ते असं म्हणजे मोफतच दिले बरे जणांना करून मग ते आजूबाजूचे जे करत होते ज्यांचे बिझनेस ज्यांचे पोर्ट्रेस त्याचावर होत तन ती लोकं म्हणायची ग ते तुम्ही असं कशाला दे थोडं तरी पैसे घ्या लोकांना काही समजत नाही आपण एवढं कला कला आहे शेवटी ती मग नंतर मग मी ते मग हे झालं मग त्यामुळे मी पण पैसे देऊन करायला लागले ते सगळ्यांना पण ते हळूहळू ते मग झालं त्याचात मी टार्गेटीगचा पण कोर्स केलेला आहे, क्रिस्टलचा केलेला आहे त्याचा ट्यारो रिडी रिडिंगच पण चालू असतं माझ काम
अच्छा हा हा हा किती छान म्हणजे तुम्ही सगळं वेगवेगळं करताय पण घर बसल्या.
हा घर बसून आता टायर रिडिंग च आता शिकलेय मी दोन वर्ष झाल. ऑनलाईनच कोर्स केला तो अ क्रिस्टलचा पण तो ऑनलाईनच केला रेकीेचा असं
ह ह ह ह आणखीन काय काय येत ओ तुम्हाला तुमच्याकडे बऱ्याच कला आहेत.
आणखीन म्हणजे भरपूर स्वयंपाक करते.
स्वयपाक नाही नाही स्वयपाक कुणाला चुकलाय का अगदी आता मला येत नाही तरी मला चुकलेलं नाही स्वयंपाक मलाही करावाच लागणाराय.
हा
पण ह्या बाकीच्या ज्या कला आहेत ना ज्या म्हणजे ज्याच्यावरती आपण आपलं आयुष्य उभं करू शकतो अशा कला आहेत या्या ज्याला काय ते शा त्रात म्हणतात ना चौसष्ट कला तुम्हाला त्यातल्या काहीतरी कला यायला पाहिजेत. त्यापैकी तुम्ही शिकलेल्या सगळ्या कला चांगल्या आहेत म्हणून तर मला जरा जास्त हे वाटलं ना कारण
ते शिकण्याचं तर असं म्हणजे मला ते आवड आहे शिक्षणाची भरपूर अ ऍक्च्युली मला शिक्षक व्हायचं होतं पण ते नाही घरातून हे करून दिलं त्याच्यामुळे मग मी आपल्या घरात बसून बसून जेवढ वे वेळ भेटेल त्यात कायतरी काय नवीन शिकवून ते आपलं चाल बनवत राह
मग तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही शिक्षक नाही आहात आता पण शिक्षकच आहात तुम्ही पण कलेचे शिक्षक आहात आता
हो आता तेच आहे तसं मी हा मग ते शिक्षक तस मी शिकवलं पण आहे मु मुलांना ट्युशन घेतले एक दोन वर्ष त्याच्यानंतर मग ते सोडून दिलं ते घरात होत नव्हत गावी जा इकडे या पुन्हा परत अ घरातले जे काम जबाबदारी्या सांभाळून मग ते पुन्हा मग मी उलनच पण शिकवलं बायकांना जेव्हा मुलीला सोडायला जायचे शाळेत तेव्हा मग तिथे बस दोन तास बसून राहायचं मी मी विनायचे त्यांना त्यांना जरा ते हेच वाटायचं म्हणजे कशाला बसतात हे करत काय मात असलं नंतर त्यांना पण गोडी लागली मग त्यांनी स्वतः शिकल्या मग वर्षभरात त्यांनी दोन तोरणत दोन रुमाल तयार केली बसून बसून दोन तासात अशा दहा अकरा अक अकरा जणी होतो आम्ही माझ माझं हे झालंय बीए झालंय पूर्ण ग्रॅज्युएशन झालं हम्म ते पण मी लग् लग्नानंतर शिकले ते पण मी मुलगी माझे म्हणजे बारावीत असताना माझं लग्न झालं त्याच्यानंतर मग शिक्षण केलं त्या मुलगी सहा महिन्याच्या असताना शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली मी
अरे बापरे हा हा ह म्हणजे बराच स्ट्रगल केलेला आहे.
हा असं मग ते शिक्षणाची आवड होती पण ते काय नंतर नाही झालं ते नको म्हणले घरातले म्हणजे शिका म्हणले तुम्हाला शिका त्या पण नोकरी नाही करून देणार मग नोकरी नाही करायची तर मग मला पण इंटरेस्ट याला काय करणार दुसरं रात्रभर जागून अभ्यास करत बसायचं. म्हणून मी दिलं ते सोडून मग नंतर मग आपल्या घरात बसून बसून ह कला करत बसलेय. तर जाऊन दे
अहो ह्या पण काही कमी नाहीयेत ह्याचे पैसे किती येत नाही का खरं तर ह्याला असं म्हणजे दुय्यम समजतात पण ह्या आता साध्या शोकेशच्या एखाद्या दुकानात जावा की कि तिला आहेत बघा वस्तू घेणं परवडत नाही भल्ल्या भल्ल्यांना
माहागित खूप बाहेर पण आपल्याला आता ओळखी कसशी देत नाही तेवढी त्यांना असं जरा दुय्यम च वाटतं करून द्यायचं म्हणलं की काय असं पण पण असं ऑनलाईन घेत. भरपूर किंमत देऊन
हो ज्याला जाण असतो तो घेतो
हा माझे काय काय कस्टमर असेल की म्हणजे दहा दहा वर्ष झालं ते ते ज्यांना ते कधीच विचारत नाही एवढे कमी कराण तर काय ते कंटिन्यू काय ना काही तरी वर्षात दोन तीन वेळा सांगतात ते करायला ज्यांना माहित आहे ना ते घेतातच छोटे मोठे क्लिप पण असतं काय असतं ते रबर बॅन कर लोकरीच हच ते केलेले काय ते गोवामध्ये ते ते घुंगरू बिंगरू ते का होते ना ते आरती आरतीला चालायचे ते ते ते बनवलं हो ते माझ्या मुलगीचं भरतनाट्यम झालं ते तिचं ते भरनाट्य ते त्यांच्या सगळ्या क्लासला मग दिले हो मी विनून करून सगळे असं म्हणजे ते मा ते माझेच होतं डोकं मी तिझं बनवलं होत स्वतः म्हणलं कसं होतं बघावं मग ते आवड जात टीचरांना मग ते सतरा वर्ष मी देत होते बऱ्याच क्लासमध्येध्ये जाऊन त्या मग ते असं
नाही हो माणसाला की नाही आयुष्यात विरंगुळ पाहिजेला असेल ह्यातन तर ह्या अशा काहीतरी कला येणं गरजेचं आहे आणि तुम्ही मुलगीला पण शिक श खप चांगली गोष्ट झाली म्हणजे डान्स तरी शिकवला वेगळं काहीतरी म्हणून तिला पेंटिंग पण येते ह्या तिच्या स्वतःच्या आहेत
ते सोडून आता त जे जे क्लास घेती करत होती त्या हा ते सोडून गेले आठ लाख तिचं चालय सेकंड इयर टीचर टीचर विच करायचं म्हणजे
कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलंले मग त्यांनी
जे जे आर्ट मुंबई त्यांच्यामुळे मग काय ते अ म्हणजे तिला भेटलंय तिकडं हो तिचं असतच प्रदर्शन हे भरतात हम्म त्या त्याच्यामुळे ते असतं आणि मग ते पेज वर ना येतात भरपूर असं पण आम्हालाच कधी कधी वेळ नसतो जेवढं जमलं तेवढंच देतो पण सांगतो सीझन मग कसं नंतर अगोदर लोक नाही सांगत खूप नंतर लेट पण अगदं पण करून मग ते हा हा ते संक्रांतीच्या वेळेस तसं हों पंधरा वीस अगोदर टाकलं जाहीरात लगेच कोण सांगत नाही नंतर नंतर जरा चार दिवस जातील तेव्हा मग प्रत्येकाला पाहिजे अस सेट करून, तेवढं होत नाही मग तेऽऽ करून द्याव लागत,, त्यावेळेस करतो जरा आम्ही मेहनत, दोघे पण, नंतर मग अं, हा हा, असं मग बाकीच जऽऽ
हा, म्हणजे ह्यात पण कसयं, डेली, डेली काही कोण सांगणार नाही की मलाऽऽ डेली डे, लीत शोच्या म्हणजेऽऽ सं हे पाहिजेत म्हणून,, ते एक ठराविक, हं, कार्यक्रम वगैरे काऽऽ काहीतरी असेल, सण एखादा असेल, कि मग तेवढाच तुमचा पिरियड असतो ना मऽ त्यामध्ये हे लागतं, ते लागतं
तेवाच लागते, बाकी मग तोरण रुमाल तेन चालतात वर्षभर. ते गय कोणाला पण घा घराला दरवाजाला असं लागतात त्या म ते. ते सांगत असतात मग, असे वेगवेगळ्या प्रकारचेऽ
अच्छा,, मग तुम्ही, तुम्ही पण म्हणजेऽ असं अं पेंटिंग किंवा ब चित्रकला वगैरे असं तुम्हाला पण जमतय का मग,
हां,, म म लहान ते मुलांच मी करून द्यायचे की माझ्या शाळेत, अं ऽऽत्यांच्या मुलांच्या शाळेत मी बनवून दिलेल्या वस्तू अजून ठेवलेले हाइत. असं,, पण आताऽ आता मी नाही पेंटिंग करत,, ती मुलगीच करत्या आता तिजं त्यातच हातकंडा झालाय, मग ती ्रेसऽऽ साडीवर असं ते देते बनवून, ऑर्डरी घेऊन, पुन्हा तेऽअं हां,, साड्या वेळं ड्रेस अं पेंटिंग, बेंटिंग त्याच्यावर काय डिझाईन पाहिजे असेल. टी शर्ट,, असं त्याच्यावर हँडमेड करून देते, त लिहून बिहून सगळं, पूर्ण, असं, म तीच बनव करत्या, मला वेळ पण नसतय एवऽऽ ला, मग मी जास्त करून आता ऊलनऽऽ शीवण कामातच असतय ती, म ती ते ते बनवत्याऽऽ
शिवण कामाला तर काय तुम्हाला हेच नसेल म्हणजे ब्लाऊज आणि ड्रेस, ते डेलीच येतच असेल कुणाचं, ना कुणाचं तरी काही.
हा. साडी फॉल बिडिंग, अं गोदडी हे असं वेगवेगळं, आता ते पेंडिंग आहे माझ्यकडं काम, तसच अहं अहं मला वेळ नाइ, मी आहे हे मध्येच मी घेतलं, म्हणजे मला माहित नव्हतं हे काय, तर म्हणलं बघू आता काय नक्की असं ते काय नाही, ते ते मला समजत पण नव्हतं ते. ऍपच अं इन्स्टॉल करायचं, काय स्टॉल करायचं, ते मुलाला विचारायचं तो म्हणलं कशाला तुला वे सतो का, घराला उकरलाय त्यो उगच बसतय, काय तरी मी मनलं असूंदे, बघते मी झालं तर झालं ते देते सोडून.
माणसांशी जरा बोलायला मिळेल, माणसांचे स्वभाव पण कळतील गं.
हो, ते पण आहेच की.
हम्म, म्हणजे रोज, रोज त्याच त्याच माणसांच्यात करण्यापेक्षा आजूबाजूची चार माणसं पण आणखीन कळ
आ वेगळी जरा ते काय आपल्याला लांबून, लांबून. जरा माहिती पण भेटते ना कुठले, कुठले काय?
हो, हो, चालेल. अं मी आणखीन एक कॉल करते, आपण त्यात कंटिन्यू करूया हं.
हां, डबल कॉल नाही करू शकत ना आपण हम्म.
अं करू शकतोय. थांबा करते मी, थां
अस ते.
मी सांगते तुम्हाला थांबा. कॉल करते. हा.